त्या जवणच्या
त्याच्या आधी काय नाश्ता केेला?
वडा पाव.
वडा पाव फोन आणते ना जायचे आमटी न भात
हो दिदि
डबा खाय डबा न्यायचाय का काही?
पेडबा.
हम् भेंडीची भाजी पोनी
पाहू आता काय येतं डब्या भेंडीची
लावलं एक दिदीच्या शाळेच्या पुस्तकला कवर.
हा दिदीच्या शाळेला लावले पुस्तकाला कवर?
हाना बाकीचे दोनच आले पुस्तक, बाकीचे कसे ये ना?
हो आता त्यांला तर सांगितलंय. ते म्हणजे आता माल कमी आला आहे पुस्तकांचा. त पुढच्या वेळेस पाटल नवीन नवीन पाट
दोन त्या पोरीला, दोन या पोरीला, शेजारी क्लास मणल्या आणि अभ्यास घरी जर सारखा दिला दोन्ही पुस्तकाचा तर कसं करायचं दोघांनी?
हो आता नाही
तेच म्हटलं कसं काय करणार काही नाही शाेत जावच लागेल एखाद्या भेटून यावंच लागल
हो आता
हम्म आपता सिद्धस चार पाच दिवस झाले अ तशी शाळा उघड तीन दिवस
तेसर
हो उद्या गुरुवार चढथ दिवस ते म्हटलं शनिवारी नाही तर समारी परत जाऊन यावं लागेल तुमची टी्चर आहे कायय काही नाही
नाहि
बागावां लागत शाडेेतो
चालत सांगतो दिीदीला मी
त्या गाडीवाल्यालाही सांगावं लागेल एक वेळेस
दुदी लोप्रियता
ह् ब्या झोपले तर गाडीवाल्याला एकदा सांगावं लागल
हाच
काय माफ सोडायचा प्लास्टिकच्या आधी वगैरे चाले जव म का